हा बोला क
हा बोला काय म्हणताय
काय नाय बघा आता दुटी जनावरांची तरी झाली. आता घरातलं
हम्म तरी हे खलती गॅस ये त्यामूळ कर
करतय होय काय नाय असं कधी वाटली नाय सोडा कोणच करत आमच्यात वाट इनी विटने काय नाय बाबा हिन हेच कराय पाये कसं ते मी बहीण असते जेवणाकड मी असतोय भायर दू दू दूध, शान अ धुन
हा हा
भांडी वगैरे संध्याकाळचे दोघी घासतोय मी घरातन असलो की दोघीच घासतोय नसल तर ती ती घासत्या म सासूबाई काय म इकडं तिकड असत्या त्या अशा
हा ह तर तिथ सवय झाल्या तशी
होय होय.
ते बहीण का नाय अकाउंट एक उघडा लागल्या काय
काय झालं.
बहीण अकाउंट एक उघडा लागल्या वो आणि ते पहिला आपण डिटेल्स भर तो कनाय कार्या ऍप उघडून ते सगळं
हा
जॉब आहे का तेन म्हणून तुमची कमाई कोण कोणत्या कामामधून हा प्रोफाईल टास्क ते कंप्लीटचं होईना झालय ते पुढच जाईना झालय आहो.
ते होय ग्रुपला टाईप टाकलंतं वाटत मी बघितलं की आता
हा ते काय झालं असन सर्वर सध्या मेंटेनन्स म्हणजे सर्वर प्रॉब्लेम हाय वाट
होय एक दोन तीन वेळा थांब करायचं नायतर मग उद्या चेक करा म्हण म बघ तस होतय ओ ते सारखं सारखं केलं म्हणजे होतय.
हा आणि जरा थांबून बघ
हा तिथच रेंज काय काय असतय की, -
असतंय होय सारखं हायच
कॉलच आपल्याला किती आपल्याला-
होय बाई
मग तसच की काय तर काय आसतय हं
काय त्रासतय होय.
आणि आपण काय एवढेच कॉल करतो कितीत लोक कॉल करल्यात
करा लागत होय होय
मग एवढ्या जणांचं ते येऊस पर्यंत जरा वेळ पण लागणार
लागणारय
शेवटी मशीनच य
मशन सोय तुम्ही ते वरणा माहित आहे वरणा पण ओलं ना वाळ हे करतोय ते वाळउन ठेवलेलं असते बघा वलं असते क नाही पावसाळ्यासाठी वाळवून ठेवलेले असतात म्हणजे ति त्या झाडालाच ज्या वरणाच्या वेळेलाच ते वाळयल्या शेंग हुत्या आपण ओल्याला करतोय आणि ते राहिलेल्या वाळल्या असतात कार नाही ते पावसळसाठी ठेवत असतात बिया वरण्याच्या हा आणि तेजी आमटी कधी के तसा काय म्हणालत ते व डाळ पण मिळते की वरण्याची बघा
होय इकड मिळत नाही मला आवडत त हे लहानपणी मिळायची आणि आता किती उडकालोय म डमिला
नाही काय
हा इकडं मिळणच होय ना आता मिळणचं झालं इकडं हम्
हा हा मग आमच्या सासूबाई काय करत्यात थोड थोड बांधाला असं वरण्याचे शेंगा घालत्यात नाही वर मग त्याल्याल्या आ तिला गदरा वाळलेले असत तर ते पावसाळळेला जरा ठेवत्यात
हा
आणि ती वर्णकने अखंड रात्रीच फ्रिजत घालायचं आणि सकाळी उठून बरे त्याच पाण्या पण मटकीचं मोड कस आणतोय क नाही पाणी वतायचं नाही का कापडात बांधायचं किंवा ठेवायचं त्याव कापड झाकायच पातेर त्याला मोडत येत्यात एक आणि त्याची आमटी करायची मस्त होते अव आमटी
काय सांगताय वरण्याची बोलल्या वरण्याची पण आमटी छान होत ते आमच्यात आवडत सगळ्यां तर तेच का अस वरण सोलून भाजून घ्यायचे जरा चटचट आणि कांद्या ज फोडणी घालून शेंगदाण्याचा कुट घालायचां आमटी करायची तुमच्याकड
आमच्याकड काय कोकणी पद्धत वर्ण्याची आमटी वेगळी करत्यात
ती कशी ह
आमच्याकडं क नाही आपण शे आमच्या माहेरात क नाय तसं वरण्याची आमटी शेंगदाारच कूट कांद्याची करून करत्यात इथ कस अ प ते कांद्याच्या कुठऐवजी क नाही पीठ घालून करतात व वरण्याची आमटी
बर कसलं प ज्वारीच
ज्वारीच होय ज्वारीच घालतत किंवा आपण हेच बेसनच असली क बेसन
बर म्हणजे चव वेगळी लागत असर
वेगळी लागत्या होय म्हणजे आम्हाला एवढी फारशी आवडत नाही टेनिसला आवडी ना खातद्यात
मग तुमच्यासाठी तुम्ही इकडच्या पद्धतीने करताय
नाही आम्ही कधी करत त्यातच ऍडजस्ट करायचं आम्हीलय फारशी मग खायचच नाही त केली की
आ हा मला आपल्या इकडच्या पद्धतीने केलेली छान होत्या आमटी
छान होत्या करते आमच्या शासऱ्यांना आवडत नाही शेंगदाण्याच कुठ घातलेलं उलट श कुट घातले क प्रत्येक च
होय आमच्या इकड इिकडच्या सगळ सगळ जास्त होऊनणार प्रत्य तेग माझ्या वापरत
म्हणजे आमची मम्मी तर ऐक ऐक किलो शेंगदाणा भाजून तेच बारीक मिक्सर ला लावून हे करत्या कुट करून ठेवत्या फ्रीजला
किती आहे
होय सगळ्यालाच
सगळ्याच भाजीला वापरतात इकड सां कोल्हापूर सांगली साईडला ह आणि इकड जास्त करून शेंगा पण लावत्यात शेतात
होय होय
भुईमुगाच्या शेंगा असतात शेत हा आणि जर ऊस असला तर म न मध शेंगा घालतात नाही म्हणजे घरापुरच्या तरी होतात सगळ्यांना सवयचं आहे शेंगदाना
हा रेश हंगास गला स कुठ कुठसोड जेवणाला चौचत नाही हम्
मग उपवासाला काय वेगळं काय करतय का
आहे उपवासाला शाबूच क शाबू आणि अ त्याच्या पश पूजा
तुमच्या असं कोकणी पद्धतीनं कायत वेगळं सांगा ते ना तुमच्या तर त ना सांगित बघा सोयाबीनची भाजी गार पाण्यात भिजवून करत म्हटले आम्ही गरम पाण्यात भिजवत होतो ना आणि मसाला घालून करत होतो त मग त्या काल काय म्हंटल्या परवा दिवशी बोलताना असंच गारपणात भिजवायचं म्ह करायच म्हट म्हणजे ते असं घीच घीच होत नाही गरम पाण्यात जास्त भिजताना ते
मग तुम्ही गरम पाण्यात भिजवताय
होय आधी भिजवत होतो काल बघायचं म्हंटलं कसं भिजते गार पाण्यात छान भिजलं ते आणि एकदम अस आणि एकदम घिचगीच पण झालं नाही छान व्यवस्थित शिजल्यासारखं झालं.
होय होय ते नाही आम्ही आणि तशा नाही पण उशर भिजवायच नाही कारण ते शिज चटणी मिट मध्ये शिजत काना तशे लागत होतेय गिर
हा
त्याच्यामुळे
ते भिजवलं आणि तोपर्यंत मसाला कांदा वाटण पण करून घेऊ इसपर्यंत मी भिजलं.
हा हा मग तुम्ही मसाला घालताय ना त्याच्यामध्ये! हा हा
मसालाच का?
हा हा हम् चकली खावाय तुम्ही ते म्हणताय ते विकतची चकली काय?
आणनला सर
मग त आजीने आणलेली परवा येताना तुम्हाला नाही आहे टास्कालाकायच्यात ना तन बईन मंत नवीन टास् काले का
नाही कोणाला आलाय टास्क
त्हाला तुम्हाला लगायचं तुम्हाला आल्यात काय विचार आल्या नाही
नाही नाही
हम्म हम्म
आता हे तर पूर्ण होऊ दे आणि पेमेंट तर होऊ दे.
नाही नवीन तुम्ही हे घेतलायसा त्याच्याबरोबर.
हे जुनच हाय माझं.
जुनंच हाय हे.
हो हे जुन होतं ते चालूच होत नव्हत ग, ते. लय दिवस झालं, आल्यापासून टास्क, त्यात नंबरच पडत नव्हत तर पुढं जातच नव्हतं ते, नुसतं नवीन टास्क आलाय. पण त्या अधिक कार्य मिळवा, अस, तिथ नंबर घाला, म्हणून येते बघ. ते नव्हतं येत. चालूच होत नव्हत. आ काल चालू झालेय. आपून चालू झालं, मी काय तक्रार, तक्रार केलं नव्हतो राहू दे, म्हटलं बघूया परत. होईल आपलं, पण ते खरंच आपल झालं
पुढंेत नव्हत आणि आता त्याच पेमेंट हे झालंय आणि आता टास्क पुढं जायला लागले पाच कॉल आनी करा म्हण, पंचवीस. झालेल ओ.
हा मग असं होतेय. आपला फोन मशनिन वगैरे होते असं नाही
व्हय व्हय.
आपला पण होते. ते एवढं लक्ष देण्यासारखं काय नाही.
होय होय. शेवटी सगळ ऑनलाईन आहे, त्याच्यामुळ
होय कुणाला आपण विचारु. पण शकत नाही एवढं दाब द असं का झालं ते म्हण ते वरन झाले म्हटलं, सप्लाय कशी
चपला विषयी होय.
मग काय तर म गप बसायचं, फक्त प्रत्येक वेळी शांत बसाय सगळे होते आपला फोन आजच
होय होय.
सारखं सारखंच येत. करायला नाही ग्रुप वरती मग चीड येते ना, माणसाला.
हा होय.
उगच आपण हेकत बसायचं. त्याशिवाय दुसरी पण काम आहेत की आपल्याला. मग ते वेळ मिळाला की, मग हे करायचं असं करायचं.
होय. होय.
आणि या बघ ह्याच्या वरच काय फक्त आपलं प्रपंच कोणच चालू आहे काय?
नाहीच की.
असलं ठीक आहे, नसलं तरी पण ठीक म्हणायचं. असं सोडून द्यायचं. त्यांना वाटत आपल्याला गरज आहे, सारखी सारखी काय उगाच. म्हणून मी कुठली तक्रार पण करत नाही, ग्रुप वर. काहीच करत नाही. शांत बस्तू ते कधी चालू होईल तेवढं करायचं, बंद पडलं, तर पडू दे, चालू राहिलं तर. चालू दे.
राहु दे. व्हय.
होय मी असंच करतोय, एक सुुद्धा तक्रार नाही माझी ग्रुप बर.
होय.
त्या लोकांना वाटलं नाही पाहिजे न एवढं ऍड केले आणि उगाच सारखं- सारखं रोज दुसरे काम आहेत आम्हाला पण, असं वाटत ते माणसाला बोलत नाहीत, पण वाटतेच की.
सारखं हाय का, विचारू पण वाटत नाही माणसं
म म काय तर.
व्हया.
पण चालू, एवढं काय करत बसलास? जेवणात बघू जरा, मटकीची आमटी करायला मोडं आणायचं बाहेरन आणते मी मोड, घरात घिरात काय करत बसत नाय.
भावाच पर्यटन टाव आम्ही कसं एक किलो मटके आणतोय घरातच करतोय म्हणून मट एक मिनिट एक मिनिट सांगतो